हॅलो
पहिले एक कॉल केलो रिसीव्ह केला नाही.
नाही केलतो की हो, ते हे दाबलं नी ते कटच झालं. हिरव दाबलेलो अन् ते हेच झालं. नाही नाही लगेच हे केलो की ऑनलाईन म्हणजे, पूर्णच बसलय उघडुन न
पण आलं नाही काउंट पण झालं नाही म्हणून म्हटलं आपोआपच बॅक आला ते
हा हा चहा आणि त्याच्या हाती झालं काय नाही बाबा हा हा.
पौर्णिमेचं काय काय स्पेशल?
काय आमचं तेवढं नसतय. आमच्या हेच्यात जास्त करत नाहीत मग हे इथं शेजारी करतात म्हणतन तेवढं जातंय.
हा हा हा, मग कसं कसं करता तुम्ही? आमच्यात आम्ही कसं नवीन साडी कोण नवीन साडी घेतय नाहीतर श चांगली साडी काढून ठेवते हात. माग साडी ब्लाऊज सगळं तयारी करून ठेवत्यात झालं की आता आठ दिवस राहिलं. मग उपवास धरायचं
ह.
नवरास्नी दमवायच गजरा आणा, हे आणा ते आणा.
होय.
एवढ चालू असंतय आमचं आता सध्या तरी.
हा हा ह
कशा जावा जावा सगळ्या एकत्र जातो नाहीं. होय आम्ही चुलतच आहे सगळी सोडा इथल्या गल्लीतल्या. सगळे बोलून घेऊन एकदमच जातय आणि.
हा हो, एकत्र केलेल छान वाटतंय.
हम्म एकत्र म्हणल तर आम्ही नाही माहतीय काय भरपूर जण आहे आम्ही तेवीस सुजनामे सुना तेवीस जन तेवीस च्या डबल. कारण एक एके घरात दोन दोन सुना आहेत हम्म. आणि सासू आसत्यात.
हम्म.
भरपूर जण होतो आम्ही, आम्ही गेले की गर्दीच होते तिथं.
एकत्र गेल्यावर.
होय होय लई जण आहे नी आम्ही.
हो .
माग
नाही ते.
काम करतो आम्ही, आम्ही तिथं आंबाचनओट्यात घालतो.
हा हा.
इथन जातो पहिला वड पुसून घेतो वड पुस तन नारळ एक ठेवतो आम्ही पाच विडा मांडतो.
होआंग.
मग विडा मांडून झाल्यावर सगळं ते तांदूळ अ अ बीजान सगळं घालतो तिथं हळदी कुंकू वाहतो ओटी भरतो आणि मग आपल ते फेऱ्या मारायच्या असत ना धागा
हां.
कुठे अत्थो? पहिला धागा बांधून घेतात सगळी एकत्र एकत्र सगळी पूजा करून घेतात. आग आरती करतो हो आरती करून झालं की मग धागा बांधतो आम्ही.
हम्म.
धागा बांधला की मग फेऱ्या मारतो सात.
धा दोरी हे ग सात जनमाच्या ह्या ह्या ह्या ह्या.
तुमच्या जैनांचे तेवढं करत नाहीत नाही?
नाही नाही घरात नाही जास्त हुं हुं हुं हुं. होय होय हा एकजण करतात. एक जण नाही मी तर शेजारी हयात ह्याचं ते म्हणताना मग घर सोडून जाशील काय?
हम्म हम् हम् तुमच्या घरात सासूबाई त्यां करतात ना?
नाही नाही सासूबाई जिंदा आहे करत नाही कोण. मी झाल्यापासन घर आलोय हुं हुं हुं हां. होय हाऊस अहुं हुं हुं हुं.
आमच्यात सगळी पहिल्यापासूनच करत्यात तुम्ही उपवास कोण त्या दिवशी सोडता दुसऱ्या दिवशी सोडता?
नाही मी करतीये उपवास नुसत जातो पूजाला.
पुजायला जातय. तुमच्यात करवा चौथ धरत असतील की?
अह.
करवा चौथ धरत्यात की ते.
नाही इथं काय नसत. आमचं पण थोडं काय.
नाचताय? नवऱ्यासाठी कुठला उपवास धरत नाही का? हुं हुं हुं हुं. माझी मैत्रीण जैनाचे त्यांनी करवा चौथ .
होय काय . एक कणच जास्त असतय ते अँकर. हा. .
प .
आणि काय?
काय नाही. संध्याकाळच आत्ता करायचं.
हा हा हा.
आता
चहा ते झाल वाटतं आता.
चहा वगैरे झालंय. भांडी धुवायले, मुलं दमवायल्यात. त्यासनी आत बसवून आलोय, बहिर भांडी धुवायला माग.
हा, शाळा सुटलं झालं बसतेत घरात.
झालं. ते कॉल करत बसलो सकाळच्या ना. वेळ गेला, मग भांडी धुवायची राहिली.
होय होय, तिकडे हे करायच, तिकडे काम बी राहतय आता.
हम्म.
हा
तरी सोळा कॉल कंप्लीट झालंय, तुमचं सतरा.
होय, आज एक दिवस केलाय हा हा.
आजच कंप्लीट कर म्हणा लागल्या सगळं, म्हणून तर म्हटलं तुम्हाला आणि णला कस. एक एकावण मिनिट्स राहिल्यात माझे.
हा हा, म्हणजे जरा जरा एक्याण्णव.
मग सात, सात मिनिटं बोलायचंय मला. हम्म, मग. वटपौर्णिमेला कोणकोण म्हणजे कोणकोण पुजतेत तिथं. ही आयशू पुजते का?
हा, त्यांनी येत्यात. ते यादवांच आहेत त्यांनी दोघजण.
हम्म हम्म हम्म.
हम्म, आम्ही एवढे जणच जातोय. ह्यांच आहे, इथं हायस्कूलमध्येच की.
हायस्कूलपशी, हायस्कूल मध्ये?
हा, हायस्कूलमध्ये आहे की, वडाचं झाडं.
तिथं ह्यांचे येत्यात सगळं, माळावरचे सगळे.
माळवरची व्हय.
हम्म, तिथं मधी नाही का इकड सगळं आता, घर नाही काय ती हेंची चिगऱ्यांची ते, त्यांनी येत्यात सगळेजण.
हा हा हा.
ह ह ह
हा. आमच्यात आमच्या तिथं सगळी गाव असतय बघा, स्टँडवर. दरग्यात जात होतो, पहिला आम्ही. दरग्यात झाडं कापून काढल्यात नई.
हा, होय.
दरग्यात बंद केलंय.
हम्म हम्म.
आता इकडे जातो, स्टँडपशी.
स्टँडपशी, होय. हो आणि काय नाही बघा
काय म्हणता आणि
काय नाही
आवटं पौर्णिमेला सगळे छान आवरून येतात ना
होय होय सगळे नाटून हे करून
नटून येतात
हा होय. साडी वैगरे नेसून सगळ्या प्रकारच दिसत्यात साड्या हम्म
परत कॉल करतो बघा
हा हा